हॅलो! हा हा येतोय येतोय.
एक मिनिट थांबा मला खूपच बारीक आवाज येतोय. हॅलो, हा हो हो, आला आला आला, काय म्हणता?
काय नाही बस मजेत आय म्हंटलं. तुमचं काय चालू आहे?
काय? हो हो आज रविवार, त्यामुळे निवांत हाय. मुलीला वगैरे शाळेला सुट्टी
हां.
आणि मी, रेडी हो. म्हणजे मी माझं एनजॉयेच काम करत असते.
हां, असं हाय ना.
हो हो, मी मानसिक आरोग्यावर काम करते महिलांच्या
असं आहे का? अरे वा! काय लेक्चरर हायेत का?
नाही, नाही. मी पत्रकारित त्येची डिग्री घेतलीय, पण मी पत्रकारितेत खूप नाही काम केलं.
ओके. अरे.
मी तुमी तुमचं काय असतं सुरू?
हां, म्या घरीच असतो.
घरीच असतो ने, घरी पण खूप काम असतात. त्यामुळ कधी असं बोलायचं नाही, आम्ही काय घरीच असतो.
ओके, ओके. असं कोणा तरी समजताना की त्या आपल्या लेडीज लेडीजलाच वाटत ते. कोणी काय म्हणत? हां तुम्ही काय घरीच असतात दोग.
ते म्हणणारे ना मूर्ख असतात, कारण की त्यांना माहिती नाही. सकाळ उठल्यापासून साधं पीठ मळायला घेतलं तरी त्याच्यात चार ते पाच गोष्टी होतात पीठ घेणं, मीठ टाकणं, मग पाणी घेणं मग ते मळणं, मग त्याला तेल लावणं मग ते नीट मळणं.
ह्या एका-एका गोष्टीत म्हणजे हा एका कृतीमध्ये एवढ्या गोष्टी लागतात. एवढेच हे त्याच्यामध्ये स्टेप आहेत. आणि काय त्याला म्हणणार घरीच असणं.
विचार करा आपण जर आता सगळं जॉब करणारे आहेत. तर आणि घरात कोणी नाही आहे मग स्वयंपाकाला जर बाई आली तर ती किती तेव-तेवढंच करून चालली जाते ती तरी पण किती घाण राहते. तरी ती पैसे किती घेते.
हो. हो. घरातली बाई जेव्हा काम करते त्याची तुलना आणि बाहेरनं तु्म्ही पैसे घेऊन आणलेली बाईची तुलना करूच नाही शकत ती काय सगळ्यांच्या आवडीन तर हा खाल्ला जाईल का, तो खाईल का नीट हा नीट खाईल का ह्याच्या डब्याला हे बघू का, सगळ्यांना काय आवडेल खायला असा विचार थोडी करून करणारे कि याचा विचार वि विचार एवढा बारीक-सारीक घरातला विचार जेवढी बाई करते घरातली सगळं नाही का उद्याच काय लागणार आहे आज काय संपलय म्हणजे जिरे, मोहरी सगळं आधीच संप पाईच्या आधीच तीऊन साठवणूक करायला लागते हे कोण करणारे? जरी बाई स्वयंपाकाला लावली तरी ही कामं आहेतच ना?
बरोबर आहे नाही पण असं फरक पडतो ब असं पण मग घरी राहिलं ना मग काय तुम्ही घरीच असतात. मग काय बाबा तुम्हाला होऊन जातं. तुम्ही काय घरीच असतात मग काय कामं असतात तुम्हाला असं. बोलणारे बोलतात व्हा असं.
असतो असतो. लोकांमध्ये हेच असतं आणि ह्याच्यात पुरुष जास्त पुढे असतात. बायकांना एक वेळ कळून जाईल. पण पुरुषांना असं वाटतं काय तुम्ही घरीच असता तुम्हाला काय एवढं आम्ही एवढा ऑफिसमध्ये येतो आणि आम्ही. थकलेला असतो आणि हे असतो आणि ते असतो.
मस्त खेर येत.
उलट बायकांना सगळे आवडी निवडी बघून उद्याच प्लनिंग करून झोपताना पण त्याचा डब्बा काय करायचाय कोणासाठी करायचाय. पीठ किती शिल्लक आहे इथे पाासून सगळं त्यांना पैशांपासून सगळं की आता घरात एवढे पैसे पुरतील तेवढे किती बारीक बारीक सारीक किती गोष्टी असतात.
पण ते बनायला काय नॉर्मल म्हणून मोगळ होऊन जातो पण त्याच्या मागे किती मेहनत आहे किंवा अपचर आहे किंवा समर्पण आहे ते कोणी बघतच नाही ना आणि असं आजकाल खूप हे झालं. आ जॉबवाल्या मुली त्या डायरेक् म्हणतात म पण कामत मग तेव्हा कळत माणसांना की अरे. बरोबर आहे बरं का घरात पण असं म्हणजे काही हे नाही नॉर्मल नाही. घरपण घरातली कामं पण खूप हे असतात बघ.
खूप असतात खूप असतात.
आता वाटायला लागलं ते पहिले असंच म्हणायचे सगळेजण ठीक आहे का. तुम्ही घरीच येतो असं चांगले या निमित्त
केलाच आहे की मला माहित आहे माझ्या आईने जॉब काम केलेय मला माहित ते आणि ह्याच्यामध्ये तरी तुम्हाला बाहेर गेल्यावर आठ टास्क मिळतात जॉब करायला इकडे सकाळच्या तीन ते चार तासात चार पाच जणांच करायचं असत.
हो का.
हो ना म्हणजे आपल्याला कुठे असं खूप वेळ मिळणार आहे. तुम्ही निवांत आठ तास दिवसभर करत बसा सकाळचा स्वयंपाक काही चार पाच तासच करा चार एक. तसात रात्रीचा स्वयंपाक
त्याच्यामध्ये परत आ दुपारी चल संध्याकाळची तयारी हे चालूच असतं ना.
चालूच असतं तेच न मग. आता ती जेवण करता करता तिच्या डोक्यात संध्याकाळच प्लनिंग असतं रे काहीतरी कराव लागेल बर का काहीतरी साफ सफाई असेल. काही असेल त्याच्या डोक्यात तेच चालू राहतं मग असं.
आणि सणावराला तर अजून दुप्पट काम आहेत.
अरे तेव्हा तेव्हा तर बाप रे एवढं स येऊन जातं कंटाळा येतो मग. ह जेवायलाच नको वाटतं मग एवढं थकल्यासारखं होऊन जातं.
तेच आणि त्यात ते आपल्याकडे नव्वद पंचावन्न पक्वान करा हे.
साफसफाई साफसफाई राहते, कितीही बायांना सांगा. पण साफसफाई अजून घरचीबाई जे करेल ते महत्चं असतं, अजून तेवढी असं भरपूर गोष्ट
बायकांना पण खूप त्रास करून घ्यायला आवडतो असं नाही कि, जरा एक काम म्हणतील कि ठेवलं. आज मला नाही सहन होतेयं, मी नाही करणारे वगैरे. आणि मग नंतर एका वयानंतर जे काही शरीराचे हाल होतात.
हाल होतात खरं आहे ते.
ते औषधे घ्यान नाही त ते अजून काय घ्या, काही बरं नाही होत. ना तुमचे हाड रिपेअर होणारेत ना
हम्म, सुरुवातीला आपण लक्ष देत नाही ना, त्या गोष्टींकडे खाण्याकडे नाही ना कशाच कशाकडेच लक्ष राहत नाही, आपलं फक्त एकच टार्गेट असतं मुलं माणूस घर येणार जाणार हे बाकीचं सगळं कडे दुर्लक्ष असतं असं.
पण ते स्वतः नंतर स्वतःच्या तब्येतीवरच येतं आणि मग आता त्यांना असं वाटत की, तुम्ही घरी आहात जेव्हा तुम्ही आजारी पडताय तेव्हा तर, ह्यांना किती तो वैताग येईल.
वैताग येतो, मग एवढं सगळ
एक दिवस हा एक दिवस आजारी पडायची मुभा नसते.
खरं आहे ते.
त्यामुळे ते अवघड प्रकरण होतं, बायकांच्या बाबतीत. म्हणूनच मी बायकांच्या मानसिक आरोग्यावर वगैरे काम करते कि, त्यांना स्वत त्या विषय जरा जाणीव व्हायला पाहिजे ना, नंतर कोण करणार ये. तेव्हा सगळे मुलं मोठी होणार जेव्हा, त्यांच वय वाढणार तेव्हा मुलं मोठी होणार. नवरा रिटायर होणार, आरामशीर हे होणार ते होणार. मग हिच्याकडे ना ह्या कामाच्या व्यापात मैत्रिणी उरतात. नाही हिची तब्येत नाही हिची तब्येत साथ देते, आणि काय कोणी मोठ एवढ्यान मुलं थोडी घेऊन बसणार आहेत की, आई तुझ्या आवडीचं काय खायचंय आई मी तुला करून देतो, त्यांनी त्यांच्या जगात अस त्यात मग तेव्हा काय करणार? त्याज्यासाठी ते तू बाई आत्ताच तब्येतीची तुझ्या काळजी घे.
काळजी घे बरोबर आहे, पहिल्या बायका तशाच होत्या ना. खरंय ते तुम्ही जे बोलताय ना, ते शंभर टक्के खरं आहे. कारण की, मग नंतर कोणीच म्हणत नाही मग खरंच तू केलेलं होत बुआ असं. केलेलंच पण नाही राहत म असं.
नाही नाही. त्यांना काहीच नाही राहणार काहीच नाही वाटत, आणि त्यांना असं वाटत की नाही हेच जे कर्तव्य आहे.
हा हा.
तुम्ही हौशनी करता प्रेमाने करता असं नाही, तर हिने असं तू वागलं पाहिजे, आणि हेच तिझ कर्तव्य आहे तुम्ही एक दिवस नका ना वागू तसं. कसे सगळे जण खाऊका गिळू करतील.
खरयं बाबा. हे खरंच याचे प्रश्न आहेत खरंच स्त्रियांचे. जिवंत जीवनावर की सगळे हे म्हणाय म्हणजे हे प्रत्येकाला सांगायलाच पाहिजे. की बाबा तू खरं स्वतःकडे लक्ष द्या असं. आणि जे काम करताय ना, ताई ते खूप छान करताय तुम्ही खूप मोठ पुण्याचं काम करत आहे तुम्ही.
आवो म्हणजे अ बेसिक आपण प्रोटीन म्हणतो, हे म्हणतो हे बा -बायकांना माहितीच नाही, आणि रोजच्या जेवणात स्त्रियांमध्ये प्रोटीन नसतं. विटॅमिन डी नसतं, हे नसतं त्यामुळे त्यांचे हाडं जास्त ठिसूळ आपण म्हणतो बघा. वय वाढले की, बायकांच शरीर जास्त हे होत पुरुष बऱ्यापैकी नीट असतात.
नीट असतात खरयं.
बाहेर फिरू शकतात, जाऊ शकतात बाई -बाईचे खांदे वाकडी होतात चाल ताना मुंग्या येतात, काय काय त्रास होतो?
त्रास तिलाच माहिती तेच ना मग, आणि ते असतो आज.
हो हो, त्याच अजून वेगळं दुखण त्याच्याविषयी तर बोलूच नका आपल्या इथं कोणाला काय माहिती नाही, काय मदत पाहिजेले त्या काळात बायकांना पण नाही कळत की, ह्या काळात मी कसे स्वतःला मदत करू? आणि दुसऱ्यांना काय सांगू ह, तेच आणि दुसऱ्यांना कसं कसं मागू की, मला मदत पाहिजेल ये बाबा माझी तब्येत अशी खूप अ खराब होतीय, किंवा या त्रासामुळे माझा स्वभाव चिडचिडा होत
चिडचिडा होतोय खरंच, हो ते काय मुलगी वगैरे राहिली ना, मग ती समजून घेते बाबा तुला आई खरंच म्हणजे मुलींच वेगळ राहत पण, मग घरात नुसेच मुल राहिले. तर, मग ते पहिले खायला मागतील हे करतील ते करतील पण ते नंतर
चव नाही.
हा, मुलांना असं हे नाही वाटत ना मग. सगळेच मुलं पण नाही सारखी राहत, पण कोणत्या कोणत्या मुल लय ये त्रास देतात मग.
नाही त्यांना त्यांना उदाहरणच नाहीयेत ना, त्यांच्या समोर कि नाही म्हणजे कसं नवरा बायको चांगले वागले तर, मुलांना कळत नाही आई विषयी पण प्रेम पाहिजे आई आपल्यासाठी एवढे सगळ करते वगैरे जर म्हटलं की काय नाही तुझ तू घरात असते तर, मग ते मुलांचे पण डोक्यात तेच असत, मुलं बघून शिकणार आहेत.
खरं आहे खरंयं त्यांना आणि ह.
माझी मुलगी दुसरी ला आहे ना.
हम्म,
तर आम्हाला सगळे जण शाळेत वगैरे ज्या ताई येत ना, ते म्हणतात मुलं शब्दांनी नेत कृतीमधलं शिक तर तुम्ही त्यांच्यासमोर जे कृती करणार आहे, त्यातून ती मुलं शिकणार आहे.
बरोबर. तेच आई वडिलांचच बघत मुलं पुढे मोठे होतात, आणि तसंच करतात मग पुढे. असं, पण ती जाणीव करून द्यायला पाहिजे. आईवडलांनी पण मग आपण कधी कधी खूप चुकतो, म्हणजे आपण त्रास करून घेता. पण, सगळं देतो मग त्यांना.
हो, आणि त्यांना मग असं वाटत राहत नाही हे यांचं कर्तव्य आहे आणि नाही यांनी यांच्या जीवाला मारून आम्हालाच द्यायला पहिजेलयं.
हा असं काही असो पण, आम्हाला पाहिजेच ते असं हट्टी स्वभाव होवून जातो, मुलांचा पण.
अवघड होऊन जातं, आणि आजकालच्या पोरांचं तर विचारायची सोय नाही. मी करू का? माझ्या इथून तुम्हाला फोन आपले अकरा मिनटं झाले.
ओके! चालेल, मग ताई हा ओके चालेल ठीक आहे.